हॅलो अरे आवाज का येत नाही. हॅलो हॅलो आवाज येतोय का हॅलो हॅलो
हॅलो बोल
आवाज का येईना तुझा.
हॅलो हॅलो म्हणालुय तुला आवाज या लागलाय काय करू
मला मी हॅलो हॅलो कारलोय मला काय आवाजच येईना कोणाचा आणि
मलाच येईना तुझा आवाज. ह.
हम्म बोल.
इथं आणा थोडं फार काय करणार अगं अगं लवकर सुटलं गं आमचं जॉबचं.
हम्म लवकर सोडलेत की आज तुमास्नी मला अजून बस मिळायचीय चालत चाललोय मी अजून. स्टॉपला जायचाय मी अजून होय.
मग
आता एस टी कुटाय
ए डायवर साडे बसमधे आहे मी आ सोडतोस का हायवेला.
हायवेला हाय.
हायवेला हाय
बर बर जाऊदे
जरा लवकर निघचील का नाय मग.
नाही आमचं टायमिंगच आहे ते. आऊट कराय लागतंय गं पंचिंग असल्यामुळं ते आऊट केल्याशिवाय बाहेर पडता येत नाही ना.
होय हा हा हा आणि काय आमचं पण पंचिंग हाय गं. खरं माझं पंच हूत नाय ते मशीन बाद झालंय वाडतं मग मेसेज टाकून येतोय. अगं आमच्या फूड तुमच्या काय फीस्ट हाय का वर फिंगर काय.
ऐक की
बोल की
हॅलो अ मी नंबर दिलेला मैत्रिणीला फोन केलतीस.
नाय करायला आता जाऊन करणार हाय.
हूं... चालतंय.
तिला काय म्हणू.
मी दिला विचारतो, हा मी दिला म्हणून सांग.
हा. चालतंय, तिला विचार की मग काय म्हणत्या.
बर करतो मी, माझा तुझा फोन ठिवल्यानंतर करतो, तुझं किती कॉल झाल्यात?
माझं काय पा ते पाच झाल्यात, त्या पोरगीसंग रात्री तुझा संग एक चार. तुझे चार झाल्यात त्या पोरगीसंग?
हा... हुं...
आणि आता तू तूला आता मी करणार हे ठेवल्यावर.
ऐक, ऐक ए ऐक, ऐक माझं. त्या पुरगीसोबत चार कॉल झाल्यात.
हा तुझ्यासंग एक झालायं.
एक माझं, माझं पहिला आईक पुरगीसोबत चार कॉल झाल्यात मी एसटीत असताना दोन वेळा कॉल केलता.
ते मी तूजा उचल्याला मी.
हा मग, हा, हा. बरोबर आहे, मी केलता ना.
चुकून झाला असेल, मग रात्री एक केलीस तो, तो एक असं पाच झाले.
हं...
मी म्हणलं हे मी केलेल का काउंट करणा.
तेच की तुझ्या संग एक झाला कि, रात्री आणि एक वाया गेला चार मिनिटांचा बोलून.
हं.. त्यो पण माझाच होता.
तुझाच हुता की. तू मधनंच काय तर क, काय झालं की मधनंच.
दादाला मेसेज करालतो.
हा ते कसलं काय तर करत असतीस मधी -मधी.
हं.. न्यायला यायला.
व्हयं, कुठायस आता मग?
आता कुठायं काय माहिती?
कुठायं काय माहिती म्हणजे
अगं म मधन -मधनच येतोय शॉर्टकट आहे गं.
राजारामपुरीतनं चालत येतीस?
हं.. आत्ता मी आठव्या गल्लीत आहे राजारामपुरी. आठव्या गल्लीत आहे, चौदाव्या गल्लीतनं चालत येतोय. चौदाव्या गल्लीतनं येतोय, आता मी आहे आठव्या गल्लीत.
हॅलो.
बोल.
घरामधी
चौदाव्या गल्लीतून येतोय मी चालत. आता आहे आलोय मी आठव्या गल्लीत असं सांगितलं तुला.
ठीक आहे.
हं... बाकी आणि त्या पुरगीनं फोन केलेला का नाही.
तिने केलता की ती, चांगली आहे ग बाई ती.
बोल-बोल चांगलं बोला.
मला चांगली मदत तेन करतोय मदत तेन करतो म्हणत्या.
माझी मी बाळा, मला कुणाची गरज नाही, मी माझं माझ्या मैत्रिणीसनीच फोन करतोय. माझ्याकड चार-पाच चार-पाच माणसं माझी स्वतःची आहेत.
हो माझ्याकडे आता तीन स्वतःची झाल्यत.
ह माझ्याकडे तू एक आहेस आनी तू एक आहेस, अर्पिता म्हणणारी एक आहे, तुला नंबर पाठवला ती एक आहे, मधुरा म्हणारी एक आहे. हो आणि जिना जिचां मी रेफरन्स सांगितला वर्षाकोळी ते मेन आहे.
वरती बायासंग पण बोलतोय म्हटल्यावर कसा
हा मग झालं की.
बोलवे काय म्हणायचं तिच्या संग आता
काय पण बोला. टास्कं बद्दल बोला, नाही तर इकडच्या-तिकडच्या हा गप्पा चौदा एप्रिलचा काय प्लॅन आहे मग.
सगळं जणींवे नाचायचं
मला आम्ही-आम्ही सांगणार आहे हफ कपडे द्यायला म्हणजे, एक पर्यंत सोडाय सांगणार.
होय.
एक दीड पर्यंत सोडलं तरी, एकला जरी तरी दीडपर्यंत कमला कॉलेजला जाऊन तिथंन हलचवडी मिळू शकत. त्या ना
मी दहाला जाणार, म्हणजे ज्योत-ज्योत ते नसतं ब ते सगळं बघून आणि चारला येणार असा हाफ डे करणार आहे निवांत.
अरे.. चार ला येऊन तू आवरणार कधी, जाणार कधी फिरायला.
कुठं फिरायला जातोय, मी कुठं फिरायला जातो.
हम्म जाणार नाहीस मिरवणुकीत
मिरवणुकीत कधी तर आयुष्य काढालंय मी या
मला बाई आता नको वाटत वाटालय खरं काय बघू मग, मग नाचायला कसं येणार जाणार आहेस.
त्यांना त्यांना चालत नाही गं.
हा ह्यांना चालत नाही मला कळलं ते. मग तू नाचायला कशी जाणार आहेस ते विचाराले.
नाचायला तेवढं येतंय कि
नाचायला चालते होय यांना तुमच्या
नाचायला येतोय, नाचायला म्हणजे ह्याच्या घरातली सगळे असतात तिथं त्यांच्या संग थांबतोय.
हम. ‌‌.
त्यामुळे तर काय टेन्शन नसतेय मग तवा.
हम्मम.. म आम्ही सगळ्या मै, आम्ही सगळ्या मैत्रिनी-मैत्रिणी जातोय दिवे.
नाही
ह येणार असेल की, मी, पायली, पायलीची बहीण. आणि श श्रेया कवा ला तर भेटली तर आम्ही असं मैत्रिणी मैत्रिणी जातोय.
चालतंय चालतंय.
हम्म, थांब जरा थांब जरा चालू असूदे थांब जरा.
काय झालंय बाई तुझं मधीच?
अरे व हे वाजायलय मेसेज मग तेच बघालतो कोणाचा आल्यात. स्नॅप पडायल्यात, सकाळपासून नेट बंद होतं आता चालू झालंय स्नॅप पडायल्यात.
ते झालं, नेट बंद करू नको चालूच ठेव रेंज जात्या.
होय बाई प काल तसंच झालं आमच्या दा फोनवर बोलत होतो काय आणि मरदीने आठ का कि आठ मिनिटं किती तर सेकंदं झालतं. आणि नेटच गे बंद झालं बाई. त्यानी ते आठ मिनिटं पण ग्राह्य धरलं नाही.
रेटींग द्यायचं गं.
अरे ते, तिथं रेटिंग द्यायचं ऑप्शन तर याय पाहिजे, ते कॉलच त्याने काउंट केलं नाही.
अगं अगं पाप गं.
आठ मिनटं बोललेलो सांग
सा तुझ्या सारखी शानी हाय वय कोण? माझ्या वेळी असलं कायतर करशील फालतू.
नाही नाही, तुझ्या वेळेला कशाला करू मी.
बरं आणि जयंतीच काय म्हनालतीस?
काय करावं मला तेच समजना, मला तर वाटतंय जावयाव. खरं त्यानी येत्यात रात्रीचं, लय लेट होतुय त्यासनी यायला.
ए आपण ह्यावेेळी ते ज्योत आणत्यात तिकडं जाऊया काय?
हा. इथं नवरा मिरवणुकीला पाटवना झालाय आणि ज्योत आणाय पाटवतोय वय.
मग.
आमच्यातली पायताण काढतील.
नाही बाय आमच्यातली नाय काढत.
आमच्यात दु
आमच्यातलिच हाय, आमच्यातलीच आमच्यात काढायच्या आधीच नको म्हणत्
ह म तेच सांगालोय ना मी. आमच्यातली म्हणूनच हा म्हणूनच मी विचारत पण नाही कुणाला. मग काय नाही. काय समजना जावयाव, हे बघ मिरवणुकीला जाया बद्दल काय नाही, गेलं क नाही, ह्यांचं लय लेटनं येत्यात, मग दुसऱ्या दिवशी कामाला जाया पाहिजे परत. सुट्टी थोडीच हाय माय, इथं रातभर जागून तिथं झोपाय पाहिजे.
होय तसं कराय पाहिजे.
हम्म. मग तिथं जरा डोकं खाली टिकलीस, दुखाल म्हणुन जर टिकलीस तरी दंगा करत्यात.
अगो बाई लय जागरण होणार हाय आपलं जयंतीला. रात्री कार्यक्रम तेन बघायचं.
नाही नाही मी नाही बघणार, मी फक्त शनिवारी बघाय जाणार, कारण रयवारी सुट्टी आसत्या.
नाही बई,, तुलाकाय मी बघायला तरी जाणारच.
मी नाहीच, शनिवारी बघाय जाणार कुठला चांगला असला तर, नाही तर नाही चं.
ए बाई ए, मज्जा करूया.
खरं तसं पण, खरं तसं पण काय फायद्याच नाही, दंगा एवढा असतोय की आमच्या घरात झोप लागत नाही ‌.
होय, तेच कि मग, ते नवं थांब आता, मी कॉल करते थांब
हा हा हा हा म, थांब जरा पहिला रेटिंग देतो.
हा दे दे.
रेटिंग देतो थांब पयला.